हा बोल की.
हा शुभांगी मी अपर्णा बोलतेय. मला जरा म्हणजे तुमच्या गावच्या ते शिव मंदिर आहे ना ते वाडीला.
आ हा.
हा मग ते जर मा म्हणजे तुला ते जर ते पर्यटन स्थळ आहे, म ते जर तुला अ विषयी त्याच्याविषयी माहिती विचारते तुला.
माहिती हवी होती काय.
हा हा!
हा ते आमच्या गावात म्हणजे असं प्राचीन कालीन मंदिर आहे. शिवमंदिर पांडवकालीन अस. म्हणजे पांडवांच्या युगातलं पांडवांनी बांधलेलं. असं म्हणजे पूर्वीचे लोक आम्हाला. सांगतात त्या गोष्टीचा इतिहास. कि ते प्राचुन कालीन मंदिर आहे. पांडव वानी बांधलेलं म्हणजे, पांडवांनी ती एका रात्रीत मंदिर बांधलेलं. हां एक का रात्रीत बांधलेलं दुसऱ्या दिवशी सूर्य उगवायच्या आत. म्हणजे पांडव ते बांधून तिथून गेले होते. आसं म्हणजे पूर्ण एका दगडातून एक खांब असा निर्मित केल्यासारखा केलाय तो. म्हणजे कितीतरी तरी अंदाजे नाही म्हटलेच तर सात ते बारा ह्या दरम्यान अस खांब आहेत त्या मंदिराला आमच्या. म ते त्यावेळचे हां, सात ते बारा मंडपातून बाहेरच्या एंट्रीला येई पर्यंत म्हणजे आतून गाभाऱ्यातून बाहेच्या एंट्रीला येईपर्यंत त सात ते बारा खांब असायत. आण् ते एक का दगडापासून एक खांब निर्मित केलाय पांडवांनी. असं म्हणजे पूर्वीचे लोकं आम्हाला सांगतात. हां, एका दगडापासून एक खांब. केलाय आसं. आणि, त्या वेळेला म्हणजे जे आमच्या इथं तपसा म्हणून एक पर्यटन स्थळ बघण्यासारखंच आय. आणि शिखर म्हणून एक हाय उंच. म ते अ शिखरावर जर तू बघायला गेलीस आत्ता तर तुला एकही अस् ता दगड दिसणार नाही की त्या दगडावर म्हणज् जे शिवलिंगाच पूर्ण पिंड दिसत नाही सोड त्याच्यावर, पण तो दगड छोट्यातला छोटा जरी दगड तू उचलून हातात घेतलास कनी, तरी त्या दगडावर तुला असं म्हणजे गोल चक्रासारखंच दिसणार ते चक्र. सुदर्शन चक्रच असं असतंय. त्या पद्धतीनं ते चक्र असं पूर्ण प्रत्येक दगडावर असं ते चक्र आय, पण महादेवाचं मंदिरच आहे तिथं पण पण, त्या मंदिराला म्हणजे असं कळस नाही. फक्त असं, चार भिंती असं पडीक नाही-नाही कळस नाही त्या मंदिराला. चार भिंती असं पडीक असल्यासारखा हाय, आणि आत त्येच्या दोन महादेवाच्या पिंड आहेत. त्या हेच्यावर पण त्या अ त्या भिंत् हां आत मंदिरात. तरी अ किती माहितय, सात-आठ, सात-आठ फुटाच्याच त्या भिंती आहेत बघ. तेच्यावरती काही नाही, म्हणजे डोक्यात देवाच्या डोक्यावर छप्परच नाहीआय त्या. आत अशा दोन पिंड आहेत. तेच्या हा आणि त्या जर तू भिंतीत्
अस सोडून् रात्री इकडं आणून निघ तेचे पर
अ् म्हणजे ते मंदिर कसं बांधलं? काय माहित नाही आत जे आमच्या गावात जे मंदिर आहे ना
हं हां बोल की
जे गावात आमच्या मंदिर आहे ना ते एका रात्रीत अ पांडवांनी बांधलंय. असं म्हणतात. जे मेन आमच्या गावात हं गावात हाय ते आणि जे शिखर म्हणून म्हणजे आमच्या गावाव् पसून एक दिड, दोन किलोमीटरच्या अंत तरावर म्हणजे कनी आमचं गाव खाली हाय अस् उंच शिखर हाय आमच्या गावाच्या वर ती तिथं एक मंदिर हाय. महादेवांच मग त्यात तिथं तुला सांगाय लागलोय मी की सात साठ फुटाच्याच अश्या भिंती हाईत. तेच्या आत असं चौरस आ कारण तेच्या आत ह तेच्या आत दोन त्या महादेवाच्या पिंड आहेत. त्या अ ज्याकडनं मो ते चार भिंती आहेत कणी त्या जर तू बघितल्यास त्या प्रत्येक दगडावर असं रे खून असं नजरेनं जर बारीक नजरेनं बघितलस तर प्रत्येक मन त्या दगडावर असं बारीक सुदर्शन चक्र असल्याग तिने छोटे छोटे, छोटे छोटे चक्र हाईत. आणि त्या शिखराच्या अ हा. चक्र असल्यासारखं असल्यासारखं आहे त्या म दगडांच्या भिंती भिंतींच्या दगडावरनी त्या आणि तिथल्या जवळपास जरी छोट्या शा किंवा मोठ्या अशा दगडावर जरी तू बघितलंस. तरी सुद्धा त्या हेच्यावर तुला असं चक्र दिसणार. म्हणजे महादेवांच्या अ हेच हा पिंडीचा आकार महादेवांच्या पिंडींच्या आकारामध्ये जसं चक्र असतय कनी हा तस. दगडावर ते पूर्ण दिसणार. अन त्यावेळेला म्हणजे त्या वेळेला अ ची लोक असं म्हणतात सांगतात की म्हणजे आमच्या आजोबांनी आजींनी मला असं सांगितलेलं की तिथं म्हणजे असं एक गुपित विहीर हाय. त्या शिखरच्या मंदिराच्या पलीकडच्या साईडला.
हा ते तुमच्या जे गावात म्हणता ये का ते गुपित हं गुपित छोटस आत बा गुहेत न जायचंय काय ते बारीक हेच्यातन
ते अ म्हणजे गावाच्या अ एक आमचं गाव आहे कनी गावाच्या वरती उंच शि - - शिकरावर एक ते शिखर म्हणून देवालय हाय आणि गावाच्या पाहित्याशी असं अस बॅक साईटला एक दिड किलोमीटरच्यां आंत अंतरावर एक स्थळ हाय कनी तेला तपसा म्हणत्यात म्हणजे आमच्या गावात जर तस बघ काय तीन महत्वाचं महादेव हाइत. मंदिर तुला दिसणार ते एक शिखरावरच मंदिर. एक मेन गावातलं मंदिर. आणि एक तपशावर चं मंदिर अशी तीन महादेवाचे मंदिर आमच्या गावात हाइत. पण ते आमचं म्हणजे गावात तिथलं मंदिर आहे कनी तिथून जर सेंटर पकडलास. तर शिखराचा अंतर तेवढच होणार त्या तपशचां अंतर अंतर पण तेवढंच होणार अस ते अंतरावरच बांधलेली मंदिर आहेत. ते मग ते तू म्हणतेस ना ते गुहेत तितन जातेल. ते तपशावर जाणारस हा हा वाट जातेय ती ती पहिला म्हणत होती की म्हणजे हा ते सात सात फुट सात त्याच्या उंचीवर ती गुहा होती म्हणा आत म्हणजे सात कुठे जरी माणूस आत गेला? तरी इझिली तू त्या गुहेतन पार् करून तपश्यावर जायच. असं म्हणजे पहिलीची लोक असं आम्हाला सांगत्यात आ ती मोठी मोठी कितीतरी दरवाजे अस ती आतल्या साईडला होतीत त्याच्या
हा हा
त्या तपशाच्या गुहेेत आमच्या महादेवाच्या मंदिरापासून तपशावर जाणारी जी गुहा आहे ना त्या त्या गुहेतन जाताना मग पूर्वीचे लोक त्या गुहेतूनच ये जात. करत होतीत खायले. आणि तिकडं ते अ राम आणि सीतेचा पण काहीतरी तिकड म्हणजे एवढं पण काय मला माहित नाही पण राम आणि सीतेचा पण काहीतरी त्या तपशाच्या ठिकाणी काहीतरी हे झालेलं.
हा हा
अ सीतेची म्हणजे डिलिवरी झालेली. का काहीतरी असं झालेलं तिथं एक असं चौकोनी अस हे हाय बाथरूम असल्यासारख हाय मग ती म्हणतात की, सीतेची आ डिलिव्हरीच्या वेळेला जी वाप- पल्ली झालेली गेलेली कणी ती बाथरूमची जागा आहे असं म्हणजे ती पूर्वीची लोकं आम्हाला अस सांगतात ते ऐकण्यासारखं बघण्यासारखं असं भरपूर हे आमच्या गावात तरी होय. पूर्ण डोंगरात पण नाही पण आत सुरुवातीला होत सोड तस फेस लिटी नव्हत्या त्यामुळे हे पण आता काहीच वाट उठत नाही तब पूर्ण अस डेव्हलप झालंय. अ त्यामुळे सगळ आता हे वाटते आता अ आमच्या गावाला दर्जा मिळालाय नई पर्यटन स्थळाचा त्यामुळे पूर्ण हा पूर्ण एरिया आता पूर्ण डेव्हलप केलाय. आतल्या मंदिर म्हणजे पूर्वीच्या ज्या मूर्त्या होत्या कणी त्यांना व सगळं करून पूर्ण
हा
जागेचा एरिया यात्रेने बस बांधण्यात आलंय पूर्ण. तरी नाही म्हणलीस तर महाशिवरात्रीच्या वेळेला लाख दोन लाखाच्या पटीत लोक असतात आमच्या यात्रेला. सहज तेवढे होऊन जातील. हो यात्रेत महाशिवरात्रीला
म्हणजे वरती असून सुद्धा यात्रा मोठ्यान भर
होय या यात्रा मो आमच्या त्या पूर्ण म्हणजे तेवढ्या जर भोगावतीच्या एरियात म्हटलीस तर ती आमची एकमेव मोठी यात्रा अस त्या एका दिवसाचीच असत्या. पण पर्यटन म्हण, भाविक म्हण हा महाशिवरात्रीला असत्या. बारा वाजले की महाशिवरात्रीचा जो काळ चालू होतय ना तेव्हा भर बरोबर काळाला महाशिवरात्रीचा जो तो काळ असतोय की नाय त्यावेळेला देवाला अभिषेक घातला जातोय ते गावातून खूप मोठा उत्सव ताल गी देे वाची तेन असल चालू असते त्यामुळ खूप म्हणजे खूप बघण्या जोग आहे आज त म्हणजे बघण्यासारखं तरी पॉईंट आहे
म्हणजे येतो प्रिया म्हणजे मी ते मंदिर बघि त्याला पण ते वरचं सांगआल्यास की नी तू ते हेज म्हणाल्यास काय तुमचं डोंगरात हा ते बघित ने मग मी त्यावेळीस ते बघितलं होत कनी मग त्यावेळीच किती बारीक गुहा होतं हणत्यात कनी तिथं ते सांगत होती हित ना ते तर जायला की ही वाटा आहे म्हणून देइल ते एवढं पण काय माहित नाही मी तर एकदा काय दोनदा चालतो फक्त तेन ते त्यावेळीस ते बघितलेला आहे. मंदिर तरी बी आता त्यात वेगळ गुश ना भरपूर झाल्या आधी पहिल्यांदा बघितलेलं वेगळं होतं
हा आता तर पूर्ण ते तू म्हणतेस काय नाही तू गेलेलीस तिकडे तपशाला त्या तिकडे तर आता रोड झाला आहे, जाग्यावर वाहन जात तक
हा मी तिकडे नाही गेले मी फक्त ज सक्रोजरवाडी तुमच्या गावात त जे मंदिर आहे की नाय ते तेवढं बघ, जे हा मेन रस्त्यावर आहे पे नाही हा
हा म ते आता दोन्ही पण स्थळ अशी म्हणजे बघण्याजो गीयेत आमच्या तिथं वरती ते शिखर पण आणि तपसा पण उ होय, ये कधी तरी आपण बघायला जाऊया ते
जाऊया नक्की जाऊया हा पण तेच मी म्हणजे माहिती ते जे आस जाताना ते मी ते तुला माहित असल म्हणून तेजी माहिती पूर्ण वि अशी भरपूर अजून म्हणजे एक मंदिर आहेत.
होय. भरपूर अशी मंदिर आय एक एक मंदिरांचा आपल्याला अजून इतिहास पण न्हाय होय इतिहास पण माहिती नाय, होय असि मंदिर आयत. बर बर चालते हा हा असूदेत हा